काय कारल्यास.
काय नाही बसलोय बोल की.
अ मी तुला कॉल केल्यानंतर न तू उचलली नाहीस तर मग परत कसं त्याला चाललंय झरो. म्हणून चाललय.
हम्म काय माहित नाही ग. मी पण परवा तुलाच फोन लावलतो त्यावेळी पण तसच झालं तू. उचली नाहीस मग दुसऱ्यांदा ला मी लावायच्या आधी ते आपापच लागल.
सुरू ठेवा म्हणून असेल ते आणि डायरेक्ट जातोय नंबर ते.
हा मग ते तिथंन काहीतरी त्यानी तस काहीतरी केले अस.
हम्म काय माहित काय विषय झालंय.
जेवलीस.
हम्म तू.
नाही अजून आता जेवणार.
अं
अगं आता हि लेट न नाश्ता घालत्या ग.
हम्म हम्म हम्म, हम्म.
मग काय? काय नाई बघ निवांत. त तुझा कितवा कॉल हाय हा माझा? तू-तू जो लावल्यास तो.
काय माहिती.
कंटिन्युअसली कसं काय लागल्यात? पाच झाल्यात कॉल तुझे.
पाच झाल्यात?
व्हय माझ्यासोबत पाच झाल्यात, तरी कसं काय लागालाय?
काय माहीती.
हम्म, मी तुला किती पो दोन केलतो का?
बहुतेक हम्म.
अजून एक कोणतरी ग्रुपला मेसेज टाकलय की, कोण बोलणार हाय का? माझ्या सोबत म्हणून.
हम्म.
मग तुझं झालं की नाही कॉल अजून?
नाई मी काल केलोच नाही दिवसभर. आत्ता केलोय तुलाच पहिला.
आई ग, कंटाळ आलाय बाई.
व्हय, लय कंटाळ आलाय.
हम्म हम्म हम्म हम्म. मग कुट गेलतीस का नाई बाहेर?
कुठ बाहीर नाही ग, तू?
मी काल गेलतो ब जूडीओ.
काय सेल लागलय काय?
नाई काय सेलबिल काय
काय नवीन काय कलेच
काय नाईच, काय नाहीये ग, कायच नाहीच. त काय तर जाळी ठेवत्यात आणि रुपये पाचशे रुपये लावत्यात त्याचं उगचच.
त्यापेक्षा बहिर आणि चांगलं मिळतं काय?
म त्या चारशे रु पाचशे रुपये मध्ये मी किती काय-काय खाऊन ईन.
हम्म.
म आणि काय फुल तेवढं जुडिओलाच तेवढं गेलतीस काय?
जुडिओला गेलो, मोमोज खाल्लो.
हम्म.
हम्म, परत वडापाव पेस्ट्री.
मग घरला जाऊन जेवलीच नचशील?
नाही.
हम्म हम्म.
हम्म.
म्ह का मते
काय नाही.
कणता आलेले.
होय ना.
हम्
ह आला मला एकटीलाच घरात बसून बसून. इमएच ऍडमिशन चालू झालंय का नाही.
एम ए च मला काय माहित नाही ग का ग.
ए एम ए ला फोटो टाकायचं आहे ना आता
हा हा हा हा
म्हणून
तू टाकणारस व
हो
हम्म आगता किती वर्षाच असते हा.
रस्ते वाटत काहीतरी मला पण एवढं नेमकं माहित नाही दोन वर्ष तरी मला माहात
हां
ह
आणि तू काय तर दुसरं करणार होतीस ना.
करायचंच सगळं करायचंच.
ह मग काय ते हच काय झालं मग तू काय शिकणार होतेस ना काहीतरी
मेकअप शिकायचं कि त तला गेल्यावर
सगळं तिकडें गेल्यावरच
इत काय करायचंच नाही आणि
म त्या मंत्री जरा तिकडनं शिकून आले असे तर बरं झालं असत.
नाही त्यांनाच सांगितलं मला तेिथ काही शिकू नकोस ते येऊन शिक म्हणून कशाला तिथे शिकायला.
लं लग्णार होते दोन तीन महिन्यात
अजून चार पाच महिने नाहीई.
ब दिवाळी
एंडिंग नोवहेंबर
हम्
ह
ते कॉल आता जर की नाही कॉल ता आपण ठेवल आता बघ दोन तीन मिनटं झालं तर त्याचं पडत नाही काय काय पेमेंट.
नाही वाटत मला काय माहित नाही ग.
हम हम हम हम
दहा मिनिटं बोलायलाच लागते.
कारण की परवा क नाही कोणाचा तरी मी फोनवर ब हॅलो
हा
फोनवर बोलता बोलता क दोनच मिनिटं काहीतरी ठेवलं वाटतं मी दोन मिनिटां नंतर लगेच फोन कट झाला.
हम्
मग तर तेच विचाराय लागले त्याच काय पेमेंट वगैरे काय येते की तसंच जाते
् मला तर पलवली म्हंटले नाही येत म्हणून
हम्म मग वायाच की
मग तेच झालं ग माझ्याकडनं दोन कल वयास गेले तेच म्हणाले मी
आता तुझे एकूण किती टास्क राहिल्यात तरी
आता पाच वीस सांगितलेले त्यातलं आता एक पाचच राहिल फक्त
हम्म हम् हम् आता ती पाच कल झाल्यात म्हणजे म्हणजे ज्यांना झाल्या त्यांना करणारच की जे झाय अजून नवीन घेणार आहेस
आता कशाला नवीन घेऊ पल्लवीधला लावतो नम्रताला लावतो
पे
आणि त्या बाई आहेत की त्या
हम त्यांनाच चार त्यांनाच तीन वेळा लावणार आता
हम्म
हा बोलतात का नाही त्या
आम्ही बोलतोय लई बोलतोय
हम म्हणजे ओळख झाल्या तशी
हा विचारलं तिला पुण्यात काय काय आहे बघण्यासारखं
ती पुण्याला राहत्या
होय
म भरच की
ह मग तेी बोलली की तुळशी बाग काय काय काय काय काय काय काय काय खूप आहे मन कपड हम्म
काय मग
काय नाही
निवांत
हम्म निवांत म्हणायचं आता बसलो
नंतर कॉलेज कॉलेज सुरु झालं कि म आहेच
हा
काय पाऊसते ना काय आहे का नाही
नाही येऊन पडलेय सगळं
आमच्या इथे तर ऊन पडतेंय सावरली पडते ऊन पडतेय आबा घालते आणि परत
मग काय चिकन रेस भिकन रेस खाऊ वाटते का नाही ग
नाही नाही नाही आवडत नाही मला
का
चिकन राईस आवडत नाही एक वेळेस चिकन मोमोज त ह तो प चिकन राईस तना काय आवडत नाहीला
कधी तर गरिबांना पण द्या ग
होय होय देऊया की तू काल केलीस जा आणून देशील असं वाटलेलं ग
होय स्नॅप वरती खायचं होतं
ह
माला सकाळी स्नॅप बघितलीच का नाही
बघितलं बघितलं
अ
सेव करायच राहून गेलं मी तर सेव झाला अस ते बड्डेला लागलाच
ते ते
नाहीतर लग्नाच्या त्या मोठ्या टी व्ही वरती हेच वि्हंडिओ टाकला असत
शांत बसा
नाही लावला असत बरं झालं अस घरच्यांना तुझ्या कळाला असत सासरच्यान
तुझ्या नवऱ्याने त्यांचे माझे चल काय माहिती
पुन्हा कोणाला पाठवलेल तशी
गना पाठवायला कोण माहिती मला ऍड तू नम्रता आणि माझी मैत्रीण एक आहे
धनश्री
हा धनश्री तुला कसं कळालं
तिची एकटीच असते त्या तुझ्या सोबत नाही
हम्म ह ती आणी
जरा सेव करायचं राहून गेलं सेव करायला पाहिजे होतं
परत एकदा बघ की
नाही नाही तिथला वेळ झाला मी बघून
हम हम हम
तात मोबाईल स्विचऑफ झाला त्यावेळी
अरे देवा
माझं फार चार्जिंगच नव्हतं, मोबाईलला म्हणून मी काय सेव्ह करताच आलं नाही मला ते परत ओपन केलं तर तोपर्यंत ते संपलेलंच म्हणजे ते रिप्ले करताच येत नाही बघितल्या बघितल्या लगे रिप्ले होते ना
हा हा ह
मग काय स्वयपाक केलंस काय आता
केल की
काय केल्यास
भेंडीची भाजी, चपाती
म उद्या का आता वटपौर्णिमा हायं
म
म तो तुझा आता लग्न राहणार हाय
होणार आहे झालं नाहीय अजून
म आता तू धर की उपवास म उद्या
नाही बाबा मी काय
सासरच्यांना सांगायला पाहिजे तुझ्या सासरच्यांना सांगायला पाहिजे म्हंटलं
ह् सांगा
हम्
मग अजून काय म्हणतीस.
काय नाही बघ कंटाळ केवढा आला झोप याय लागलीया. वातावरणच असलं झालंय.
हम् तेच्यामुळेच कंटाळा याय लागलाय. वैताग वैताग आलाय सगळा नुस्ता. झोप ही का लागल्या आता माझं बघून तुला येईल घे.
हं हं मला यायला यायच लागलीया.
हम्म चालतंय.
हा.
थांब दोन मिनिटं म्हणजे, दहा मिनिटं झाल्यात आता.
हा हा हा.
हा.